लाईट गेली बाई
गेली
माझत आली आली आली एकविस आहे
हा नाही तू जर म्हटलीस विचार म्हणून तर मी इथं विचारून घेऊ शकतोय मग इथे येणार असलीस तर चालतय आणि अण्णा पप्पा इथं माझ्या बरोबर‌ आहे म्हटल्यावर तुला काय सोडतील की
आत्ता काय लगेच नकोय गं
आता कुठं लगेच तुझं सिक्स सेम तर होऊ देत अजून एक वर्ष आहे ना
होय
हॅलो
होय हो होय
तुझा आवाज लय लांबन याय लागलाय
आता बघ
कद हुं यालय आता कधी चालू होणार तुझं कॉलेज पुढच्या महिन्यात ना?
होय.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबरला हाय जानेवारीला एक्झाम. सहा महिन्याचच असते की.
नोव्हेंबरला ह्यावेळे आपल्या लागल कारण की जुलै थांब की जुलै ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. नोव्हेंबर मध्ये लागत्या.
हा हा मग लगेच दुसरं पण चालू होतय ना. सुट्टी काय जास्त नसत ना तुम्हांला?
सुट्टी नसत्याच आम्हांला.
हुं डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. म्हणजे एप्रिल मे पर्यंत तू संपतय तुझं
केलं
हॅलो.
एप्रिल ला नाही मे ला सपतय हॅलो.
हा.
एप्रिल ला नाही मे ला संपतय मे ला
मे हुं. फायनान्शियल इयर चालू होतय.
होय.
चालतंय की नाही.
हो.
तुझ्या हातात तीन हजार राहिलं तरी पण चालतंय ग इथं. रूम रेंट देऊन ते.
हुं. चालतंय की.
हुं.
खरं तर कमीच आहे म्हणायचं ते तुमच्या तिथ रेंट
होय.
निपाणीत एक -एक जागाला तीन- तीन हजार आहे.
हुं.
वन, बी, एच, के वाल्यांना आहे सोड ते.
हा. आणि इथ कसं पण चालतंय ग म्हणजे किचन पण हाय स्वयपाक करायला. काय फरशी बिरशी फुसाय लागत नाही. नाही टॅब्लेट पण त्यां का स्व स्वच्छ करायला लागत नाही. इथं बघितली नाहीस तरी पण, शदे
हुं.
हॅलो तुझ इथ सी, ए च्या हाता खाली एक वर्ष- ते सि, ए च्या हाताखाली एक वर्ष केलेस तरी पण का नाही. तुला जॉबला लावायला एक आहे म्हणजे. लावू शकतात कुठं पण
चांगली पाहिजे बाई तुझं पहिलं ऑफिस होत तसं नको
तसं नाही ग तसं नाही. ते मला माहित नव्हतं ना आता कोण सांगू शकतय की आपल्याला,
हम्
इथं लावायाचं ते मी एक फर्म मध्ये गेलेलो ग तिथं टॅली साठी, पाहिजे होती मुलगी म्हणून पण मला काय एक्सप्रेन्स नव्हता. ना त्याच्यामुळे त्याने नको नको म्हटले.
हा हा
एक्सपिरयन्स लागतोयच म्हणून सीईच्या हाता खाली, करायचं पहिलं वर्ष
हम्म
हॅलो,
हम्म
आणि काय म
काय नाही ते
क्लास
दुपारी
किती ते किती
दोनला सांगितल्यात मी जर लवकर जाणार आहे तर बसून घरात बसून माझं काय लिहून होईना झाले बाईना
हम् कितीला जाणार आहेस?
जानार कि,
आवाज येना
मी पावणे बारा नाहीतर एकच्या बसन जाणार. पावना एक नाही तर एकच्या बसन जाणार.
हम् ह आता हा कॉल झाल्यावर मी ऑफिसमध्येध्ये गेल्यावर लवू काय?
कस पण
मी नऊला पोहोचतोय ग ऑफिस मध्ये,
पाहुणेनऊ वाजाय आलं कि ग
होय.
लावूका
हम्म आज गाडी एक सर्व्हसिंगला द्यायची आहे.
अग ते ग्लेड घालून घे की गाडीवर
नको म्हटले ते
का
काही उपयोग नाही त्याचा
रंग उडतोय मनालती नव खर
हम्म कुठल्या काय रंग उडतय नाही उडत, त काय ऑइल पेंट आहे एक रंग उडायला,
काय माहित मला का माहती का,
हम्म बघूया आता काय होतय ते गाडी क्लेम ला पण सोडायचीय क्लेम, काय करणार नाही काम पैशनाच करून घेणार आहे. त्याला फोन करायला पाहिजे त्यांना किती वाजता ऑफिसवर, ह हम् हॅलो
हा बोल की
मम्मी काय करायले.
आहेना, किती पाहिजे? तिचा आनंद
हॅलो
हॅलो
माझ्यासोबत बोलायल्यास की तिकडं बोलायल्यास?
मम्मी पैशे शोधालती
कसलं?
ते गॅस रिपेरी करून गेले.
हम्म.
काजळी व्हाल्या गं त्याला लई.
हम्म हम्म माझं पण बर्नरासानी काजळी झाल्या जरा बघायला पाहिजे त्याला काहीतरी भिजत घालायला पाहिजे.
भिजून नाही घालायचं पिन लावायचं मममी नवं ग पिन घेऊन जाताना काय आहे तिथे?
ऐ पिन कुठे लावते सगळ्या पिन लावत बसतेस का त्याला.
मम्मे दीदीच्या पण ह्याला काजळी याल्या म्हण. हम्म.
गॅसच लवकर मोठा लागत नाही बारीक
त्यो काय केला जरा बघशील का हीनी हिला सांगायला.
ते बर्नर ह्याच्यात घालायला पाहिजे ग सोड्याचं पाणी आणि काय काय घालून हे करत्यात कि ते.
काय?
ते वरचं टोप
ये तुला म्हणायले जरा थांब बारीक चितळच असतय ते बदलला म्हण काय.
नाही ते म्हणायले मी ते वेगळं ये हे काय तर केला असल माझं ते वरच हे झालंय घाण.
हा हा
वरच काय गरम पाण्यात उकळत्या पाण्यात सोडा आणि काय घालून ते हे करतात नवं.
हम्म.
मला पण काय एवढं लक्षात नाही मम्मी एकदा सांगि काय केलेली.
हं हं.
ते करायला पाहिजे म्हणजे ते स्वच्छ होते एकदम.
हम्म.
मग ते करायलाच वेळ नाही नवं.
हम्म.
हॅलो
चाल्लो वहिणी म्हंटल आता.
जा बाई ना बाहेर सामान तर घेऊन जा सगळं.
हा
तू जाणार आहेस? बॅग तेन घेऊन जा की गाडी पशी.
चालले नवं तेच घेऊन चालले ना. गाडी अजून पुसायची आहे मी.
हा
गेट ओपन करायला लागतोय.
शिस्तात जा बाई ना गाड्या लई असतात कोल्हापूर मध्ये.
एवढं काही नाही सकाळी तेवढं काय नसतय. सकाळी एवढ्या लवकर कोण जात नाही. सगळे दहा साडेनऊ नंतर, चालू होतय.
अगं ते फोन ठेवायला स्टँड करून घे की, तुझ्या मी बॅग गाडीला.
कुठं?
जसं समोर असं ठेवत्यात माहितेय काय फोन दिसतोय बघ. व्हय
हम्म. चुकून गचका आला तर पडतय. बुघ्या ह हळूहळू कळायला लागलेत रस्त, मॅप तेन काय लागणार नाही मला.
तरी पण ग आसाव.
असल मॅप लागणार असल तर मग मी काय करतो माहित आहे मॅप चालू करतो, त्याचा स्पीकर ऑन करतो आणि माझ्या कानात सांगतेय मग ते राईट, लेफ्ट
हम्म.
त्याच ऐकतो आणि जातो मग मी. कोल्हापुरच पहिला रस्ता काहीच कळत नाहीत. कुठलंच कळत नाहीत खर. कोल्हापुरात लईच रस्तय. चालतंय.
आता कुठं वाटेल तित हिंडतो मी.
हम्म आता माहित झालय सगळ.
किती?
ठिऊ काय म्हटलं?
झालं सगळं आवरुण?
हम्म.
बरबर. फोन करायच्या आधी, मला फोन कर आधी.
हा.
ठेव.